हॅलो? हा, नमस्कार ताई बस असच, खूप दिवस झाले. नमस्कार. म्हटल- कशी काय आहेत? बघू विचारू मग आजकालचं वातावरण ज
म
ते की चला थोडसं कोण आलं तरी आठवण काढून बोलावं.
अच्छा!, अच्छा! खूप छान! केलं मग. कसं आहे तुमच्याकडे आता पाऊस खूप ठिकाणी पाऊस पडतोय.
नाही इकडे नाहीे तुम्ही कुठे राहताते एरिया.
आ मी मी. मुंबईमध्ये राहते ए.
अच्छा आम्ही नाशिक मध्ये नाशिक मध्ये पाऊस फक्त ढग येत आहेतआणि हॅलो हाय करून जातात.
आमच्याकडे पण ढग येतय फक्त मला बोलतय हा आ मी येणार आहे थोड वाट बघ.
हो आम्ही पण.
मी दोन दिवसात हो हो हो आपण बोलतो ना अस आपण अस बतो ना की आपलापार्सल मी ब. बुकिंग केलंने माझं पार्सल येण्याच जो टायमिंग दाखव आ. आत्ताच जवळ आलं आत्ताच जवळ आलं आत्ताच जवळ आलं आलंय आता येईल आत्ता येईल असं चालूय माझं आमच्या पावसाचा.
हम् सेम आ्. अस म्हणतो नको तर सो आता दिसतोय ना छान दिसतोय तसाच बरस बरस.
मैत्रिणीने माझ्या रिल्स टाकले एका मैत्रिणीने रिल्स टाकले खूप. धोधो पडतोय तिच्याकडे.
थोडास इकडे पण पाठव बोलला.
मी तिला म्हंटलं का थोडसं मला पार्सल करून पा. हो तेच का तर तिने रिप्लाय नाही दिल म्हणजे तिला पाठवायचं नाहीये.
हा म्हणजे तिने विचार केला असल तिकडेच पाठवले इकडे बंद झाला तर परत कु.
कदाचित माझा मेसेज जाईसपर्यंत तो बंद झाला असेल कसा आहे तर. त्याचे पण मोड्स आहेत ना आजकाल.
मोड्स स्विंग होतात ते तर खरंच आहे ते पहिले फक्त लेडीज. असच विचारायचं मुड सि.
मला ना मूड स्विंग्स विषयी विचारायला आवडेल कारण का माहितीये पहिले पहिले अस होत होत का बर असं मूड स्विंग्स. महिलांना मुलींना कि आत्ता मुली. धर्म आलेला आहे आणि त्याच्यामध्ये. ते मुलींना खूप मूड स्विंग झाल्यात आणू ते घरात समजले की, बापरे! काही जे मूड झालेत म्हणून. पहिले असं चिडचिडपण केल्यानंतर काय करायचे मला आवडेल.
ऍक्च्युली ना पहिले. जेव्हा होता ना म्हणजे मी जेवढा ऐकून ये. तर त्या याच्यामध्ये ना पहिले लोकांना ना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं कॉम्प्रोमाइज करणं ओके लेट टू गो अशा गोष्टींची सवय होती. म्हणजे तेव्हा. जेव्हा आपली आई असते आई असो आजी असो तर ह्या गोष्टींना एक तर सर्वात पहिले कोणासमोर आणायच्या नाही दुसरी गोष्ट आली तरी पण आई आणि हे असतील तर तेव्हा जरा स्ट्रिक वातावरण मूड कोणालाच सांगणारे मुली
हा तरी पण अस नाह त्याला हे हे नाव होत का माहितीय हे मूड स्विंग आहेत म्हणून हे तरी नाव माहिती होतं का मला हा प्रश्न आहे
नाही हे सगळे आताचे हे ट्रेंडिंग चालू झाल्यापासून हे
हे म्हणजे आमचे म्हणजे म्हणजे मला अस वाटत हे आम्ही काढलेले चोचले आहेत की
हम् नाही नाही आपणच काढलेले चोचले असच म्हणू शकतो त पण एक कारण की ना मला एक आठवतय कि मला जसं मी म्हणजे जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी वेगळ्या पणज जसं माझी मम्मीन यांना जर आम्ही कधी विचारलं ना की तुम्हाला अस असं म्हणणं होतं की आम्हाला ह्या गोष्टी जरी वाटल्या तर कोणाला सांगणार ना असं की आपल्याला चिडचिड होते काही होते तर आपण कोणाला सांगणारेत तेव्हा अशी गोष्ट होती आता तुमची चिडचिड झाली तर आम्हाला विचार करावा लागतो की तुमची चिडचिड होते म्हणजे नक्की काहीतरी वा विचार असेल याच्या मागे काहीतरी कारण असेल पण आमच्या वेळेस कोण हा विचार करणार
हा माझ तोच प्रश्न प्रश्न आहे मोठा की आम्ही कस अचानक चिडचिड करतो भांडी आपटायला सुरुवात करतो मग असं आमच मुलींच की भांडी आपटायला सुरुवात करणार जोर जोरात भांडी घासणार
हम्म मी पण त्याच्यातचय कारण की ऍक्चुली मी पण ह
ती घासणार जोर जोरात पाय आपटात चालण बरोबर काय आता का वातावरण जरा गरम आहे.
गरम आहे.
मग तो आता वातावरण ते लोक समजून जात तं कधी कोणी समजू शकत होत का बर महिलांना कि नाही आता खूप चिडचिड होत ती ये- किंवा हे जे मूडस स्वॅग झालेले आहेत. तिला मुर्स आहेत. किंवा हिचा मूड आज थोडं खराब आहे. दही थोडं स्टॅम्पर करू द्या आता कस थोडस माझ्या मैत्रिणीला जरी कळलं की मला म्हणजे मी ऑफिसमध्ये आहे किंवा मी आपण नॉर्मली फ्रेंड सर्कल मध्ये बसला तर समजलं मूड खराब आहे. लगे विचारात काय खायची इच्छा होतीये का तुझी काय खावंस का शॉपिंग वगैरे करायचं चा आहे का? मग आपण लगेच मूड चेंज होतो आपला की बापरे हा हे नाही करायच ते किंवा सडनली गिफ्टस येतात आपल्यासाठी की हा हे गिफ्ट चालेल किंवा आपलं मूड ठीक केला गेलाय. मग हे सगळं. पहिलेच्या महिलांसाठी होत की नव्हत की अरे हिच्यासाठी आईस्क्रीम आणलीये आणि ती आवडीने खाती आहे आणि दोन मिनिटात ते आईस्क्रीम डस्टबिन मध्ये पण आहे अ
कारण की मूड चेंज झालाय.
हा म्हणजे आता खाय हा म्हणजे डस्टबिन मध्ये पण गेलं ते
नाही मला म्हणजे जस वाटत ना की जेवढं आपल्याला पॅमपरिंग मिळतेय ना. आय डोंट थिंक की त्यांना मिळालेलं असे. णारे बिचाऱ्यांना म्हणजे त्या त्या काळात त्यांच्याकडे ह्या गोष्टी नव्हत्या आणि त्याच्यामुळेच काय असंही होऊ शकत की आता जेवढं आपल्याला पॅम्पर तेच करताय ना मेन आपलं आपली जी जनरेशन आहे ती तर आपल्याला पॅम्पर करतेच आहे पण एक विचार जर केला ना तर आपले जे आई आ आई वडील आहेत ते सुद्धा आपल्--याला आता पॅम्पर करायला लागलेले आहे का.
हो मी मान्य करेन पण मी सांगू पण ही खूप वाईट पण सवय लागली आप अस नाही वाटत तुम्हाला कारण काय पहिलेचे मूडस व्हायचे म्हणजे त्यांचे चिडचिड व्हायची पण ती थोडीशीच राहायची. आणि ते लगेच झो- मी पण जायचे. आताचे मूडस रडण्यापर्यंत बोंगाड भांगन्य. कि त्याच्यानंतर आपलं आपल्याला सासू येतं की आप अरे मी हे केलं शी यार मी हे का केलं. एक इम्बॅरेसिंग फीललिंग हा इम्बॅरेसिंग
पण मग
हा होऊन जात स्वतः म की शि यार मी ते का केलं.
पण मग इथे ना एक गोष्ट आठवते काल ना मी एक सेशन सकाळी जॉईन केलेलं होत हे त्याच्यामध्ये ह गोष्ट त्याच्या मध्ये थोडस तुम्ही डिलिट करू शकता थोड की त्याच्या मध्ये काय गोष्टी दिल्या होत्या की एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला शुगर कार्वि्हंग झालेली असं म्हणतात काही लोक शुगर काढून तुमही ते शुगर ते खायला नाही मिळायला म्हणून मी अ खूप जास्त प हे केलं म्हणजे मी काही पण त त्रगा केला. पण जेव्हा ते मला खायला मिळालेलं मी एकदम शांतात तर म्हणजे डोपलीन ज सांगत होते ना काल ते एक सेशन मध्ये कि हे आपल्या आच्यातले हार्मोन आहे त्या हार्मोन आपण सटिस्फाय केलं. कि ते हार्मोन एकदम आपल्याला सॅटिस्फाईड झालं म्हणून मग ते हा चला आपला काहीतरी एक आपली गोष्ट मान्य केलीय म्हणजे तो इगोच आपला सॅटिस्फाईड झाल्यासारख झालं ना ते
मला मान्य आहे ते
आपल्याला स्वत स्वतःला जर आपणच स्वतःला बॅलन्स करायचा विचार केला की नाही हा ठीक आहे. आपल्याला पण समजते की आज आप मोड स्विंग होत कुठे ना कुठ ही गोष्ट आपल्या फक्त ती थोडी लेट समजते.
नाही अजून एक क्युशन पडलाय मला. हार्मोोलन इनबॅलन्स ही आता होत आहेत. ओके म्हणजे चल मूड स्विंग्स मी मान्य करू शकते. ते त्याला चिडचिड आपण म्हणून मोडचय. पण त्यावेळीस कुठे हार्मोनन इबॅलन्स होत होत आता तर भले त्याची अंता बंता स्नाटा त्याची नाटक सुरू झालेत. हा ते वेगळ्याच पद्धतीने नखरे दाखवतात.
मग पॅम्परिंग सगळ्यात मेन हेच की पॅम्परिंग पॅम्परिंग जिथे जिथे पॅम्परिंग भेटते ना तिथे त्याचा फायदा उचलण्याचा पण प्रश्न राहतो. की चला आपल्याला भेटतोय. त्या थोडं पॅम्परिंग भेटल्याय तर करून घेऊ.
हो पण एवढं हार्मोन इन इन बॅलेन्स होणं बघावा तेव्हा आज काय झालं नाही माझे हर्मन इन्बॅलन्स झालेत.
हाहाहा
दॅट्स वाय आय एम फीलिंग लाईक लो ओ
बट इट जस्ट आपल्याला स्वतःला ना ती सवय झालेली. तुम्हाला इम्पॉर्टन्स द्या. मला तुम्ही फक्त इम्पॉर्टन्स दिलं का म्हणजे हार्मोन लि बनसच्या मोड स्विंगच्या कारणाने कोणी पण आपल्याला इम्पॉर्टन्स देल आपल्याला थोडस चांगल वाट बस आपण सटिस्फाई पण जी गोष्ट चुकीची
पण ते हार्मोन इबॅलन्स पण वेगळच नखरे आहे ते बॉडीमध्ये इन्बॅलन्सिंग तर करतातच करतात तेचेऱ्यावर पण करतात हार्मोन इन बॅलन्स लोकांच्या चेहऱ्यावर तर करतातच करतात आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर पण करतात सडनली ते पिंपल पिंपल्स येणं सडनली अ त्या हेअर हेअर फॉल
हेअर फॉल तर बापरे मला वाटतं याच्यावर पण एखाद्या वयला पाहिजेर
एखादा सेशन त्याच्यावर ना आपण मेहंदी मेहंदी लावू
अरे मेहंदी काय काय काय आजकाल चालू त्याच्यावर काय काय बिचारांवरती हाल करतोय
हा म्हणजे एक मला ना असं वाटतय की आपल्याकडे खूपच चोचले चालू झालेत हॅलो हॅलो हॅलो तुमचा आवाज नाही येत ताई हॅलो आता येतोय तुमचा तुमचा नेटवर्क इश्यू आहे का थोडा हॅलो हो हो येतोय येतोय ते मला क्लिअर येतोय येतोय मला आवाज हा हा मी म्हंटलं सगळ्याच गोष्टींचे म्हटले ओके चालेल चला बोलूयात आपन
हो ओके छान वाटलं ओके थँक्यू बाय बाय
ह